हा आवाज मिलाला ना.
हा हा येऊन राहिला.
हा बस चालू करून ठेवा मग आता दहा मिनिटं.
हा हा कौून बोलत ना काय.
ब ब साहे पण करता करता बोललंच होतं न फिर असं काही नाही आहे
हा इ ते अस
का तुमचा स्वंपाक.
नाही सध्याच वारातून आली.
हा काय कधी कधी झाले तुमचे टास्क पूर्ण मग.
झाले सगळेच पूर्ण झाले त्याच्या नंतरही आलेत टास्क.
मला तर आलंय नाही अजून.
मग तुमचा हास कम्प्लीट नाही झाला.
नाही.
मग हा कम्प्लीट झाला की मग. ते दुसरे येतात ते वाचन करा ते मै टाईप समजा.
माईक म हा आणि पाठवा हा काय बरोबर आहे तेच म्हटलं मला येतील म माझ्या अजून. दहाही बाकी आहेत मग.
हा मग पट पट करा.
होा ना कराच लागतील ते आता मी आता तुम्हालाच ह हा ना हा ना तुम्हाला समजा दोन आता अजून एकदा तीन वेळा करतते आजच्याच घऊन जातात मग तुमचे चार
ह
वाटलं अस दहा मिनटं चालूही ठेवलेत चालतात काही हरकत नाही एवढं. मला बोलण्यापेक्षा फक्त हा फक्त कंप्लीट कराय लाते टास्क नाही तेवढ कोणाच्याना बोलल्या जातेव.
इतकं कोण आहे रे बाारी इतके कॉल कॉल तीस कमी झाली का ते.
ह.
तीच कॉल कमी झाली का म्हटलं ते.
नाही नाही माझे त म्हणजे माझे विसच झाले ना.
हा तुमचे वीस झालेच नाही पण ते ना समजा तीस दिले ना आपल्याले.
हो हो.
काही तर फेलच गेले. दोन मिनिटं बोलले की कटच झाले.
हा तेच ना माझे त किती झिरो झिरो चाल म्हट जाऊ द्या आता का एवढं हे करायला पुरत नाही.
ते नेटवर्क आहे की नाही. ते कमी जास्त कमी जास्त करते ना म्हणून तसं झालं ते माझी किती झाले फक्त बाराशे. झाले.
हा काय मर मा मस्त झाली मजे तेवढे नाही झाले माझे तर काहीच नाही म्हटलं स कितीठ खालीच गेले वीस कॉल मधले.
बाहेरचे दोन दोन अडीच अडीच झाले ना.
हा झालेच ना आता आमच्या मोठ्या ताईचे झाले ना अडीच झाल्यात हम्म. तेने पटापट करून घेतले नाही ते आता मला कसा टाइम बी नाही भेटला ना एवढं करायल शाळा आणि. ते थोड मॅड होऊन जाती
हा हो बाई होत नाहीत.
मग तेच ना आता तुम्हाला करतो अजून दोनदा मी एकदा त्या खोडे तेईला करतो.
हा करा ना ते ला त्या म्हनत त लागत नाही लागत नाही लागेच नाही कॉल ज्याची कम्प्लीट झाली ते लागत ना काही
नाही लागू राहिले पण आता तर लागून राहिले ना.
आता लागून राहिले त्यावेेळेस लागलेच नाही.
हो का नाही आता लागू राहिल आता मी म्हणजे द्यायच कम्प्लीट व्हालय हो ना. आता जर उुशल त्याची किती दिवसाची कं्प्ली झाली आहे त्यांना तर म् चार पाचेळेस लावले आताजून तुमं झालं क लोन पाला ते का बरं.
हा ना मग ते आता लागून राहिले पहिले लागलेच नाही बर बाई ते त्याने चेक केल्याश न मग बाया अशा बोलतात की नाही. किंवा बा जस लागत. नाही लागत नाही फोन लागत नाही फोन असं चालू आहेन ते मग ते नाही ते फोन चेक केले असतील तर मग त्याच्याला लक्षात आलं सल की बाजस खरंच लागत नाही मग तो कोणाला लावतील ह्या
हा शिवने्याच्या मम्मीने करतो मी मी त्यां त्यांना मी एकच वेळा केलेल्या त्यांना दोन वेळा लागतातन जातात माझे पटापट क ह त्यांनाही लावतो दोनच वेळा त्यांनागे चालूच. ते्हा तुमची काम चालून ठेवा लागेल फक्त सुर ठेवून द्या लागेल फक्त टाक कमप्लीट नका दहा मिनट बोलू पाच सहा मिनट बोललेतरी चालतात. का एवढं हे नाही मला बघत टाक कम्प्लीट करणार.
हम्म. माळेगावची अरची सुंदरा्याची आहेत ना. एक बाई होती तिनं तर तिची तब्येत. चांगली नव्हती म्हणे दिवसभर म्हणे माझी मुलगी बोलली हो त्या रविवार होता.
हा हा.
आजी मुलगीच बोलली म्ह. चार पाच बाहे सांगवली होन येते आणि मल होन येते तिली मी कॉल केला तिच्या आई जाली दाखनत मग म म्हटलं तिले म्हटलं आईली करजो. मग तिने ठेवला आणि मग नंतर वापस. मला फोन केला मला काय म्हणते म्हणते की बोला ना म्हणते मी करते ना म्हणते तुम्हाला. होण म्हणते मी बोलते म्हणते तुमच्यासवर म्हटलं नाही हो बाई तू नको बोलू लहान होती. असं वाटलं की काय लाानलंयक सांग आपण काय बोला पण तेली प्रॅक्टिस होती बोलायची.
हो उलट चांगले बोलतात लहान लेख रवे.
हा मस्त ब
नाव ना नाही चांगला आहे काही ना काही थडंफ नाही मला मग आ टास् कंप्लीट करणार म्हणे जेणेकरून मला पुढचं टाक घल ज हे कंप्ट नाही केलं तरग पुढचंजन नाही मग मला.
नाही नाही पुढची माहिती ते असं वाचन करायचं भिलय तीच आहेत बाई.
ह काय? ते होले होते एक परी वाचन कर ह वाचन करायला का टाइम मी लागत ते होते एक तरी.
वेळ भेटला तस वेळ. नाही मग ते असं काही त्याच्यात शिलाचा शब्द नगैरे काढू म्हणते ना. कमी नका काढू म्हणते शब्द जे आहेत ते स्वतः म्हणते.
होननव ना.
हम्.
ह ना मागचे मागेही आला होत नसं टास्क वाचान रेकॉर्ड करा.
हा अ बाई त्या झाडाला काय. ह हा.
नाही मी सांगेन एक प आता कॉलरशिपचंईलच सांगतला. होा ना स्कॉलरशिपच सांगेन मी आता काय काही नाहीले.
हां सांगा काय?
हम्म हा वा वा करते ना आता मस्त झाली हुशार झाली आता तणू. मला सांगित म टीचर मला सर्व नाही मस्त क. खरच कर आजी ति व्यवस्थित करून आण होमवर्क सांगितलंता पूर्ण करून आणला.
हा का.
हम्म.
काही नाही इंग्लिशच जमत. नाही विचार.
नाही आता वाचन घेत जाईल ना तर त्यांना ठेव सांगितलं म्हटलं आता. सहा दिवस म्हटलं आपण याचे ठेव जा शिकवायचे आणि एक दिवस.
हा ना मराठी तरी एकदा ऍडजस्ट. जाते पण ते इंग्लिशच नाही जमत अस इंग्लिश कव्हवर केलं ती ना. तर मग टेन्शन नाही राहत.
हा हा नाही आता ठेवेला आहे ना मी एक दिवस वाचनासाठीच ठेवेलाय. स्पेशल म्हणजे लयलेखल वाचत हा ना हा कोणत इंग्लिश मराठी एक.
ते म मराठीच काही वाटत नाही मराठी वाचतायेत ति. तिले मराठी येते पण ते इंग्लिशच नाहीय.
हो ना हो ना.
सतसल मंगेरय ते.
हम् आता घेत जाईन मी त्यांचं वाचन चालू करायं केलंला लेकरला इंग्लिश वाचता.
हम् किती लेकरं आहेत मग आता? हाव काय! बर झालं मग याच्याच क्लासची आहे की आस म्हणजे एकत्र आहे आणखी.
नऊजण आहे.
हाव काय! हा हा हा ना! आमचं मन होतं लानीला लावायचं पण आता राहुदेत या वर्षी पुढच्या वर्षीला लाव.
नाही नाही राहुंद्याना सध्या कशाला आता येते तिला येतेन केवढे हे नाही हे अभ्यास करते.
नाही नाही हे इशू म्हटलं या वर्षी राहू द्या.
हा!
पुढच्या वर्षी लाऊ आता पुढच्या वर्षी पासून मग एकदा सुरु केली की केली.
हो हो नाही आता पहिलीचं केवढं हे नसते नव्ह तई पहिलीचं केवढं हे नाही.
हा ना पण मग तेच कसं मी तिथे म्हटलं लावशन जाशन जाय म्हणती. तर म्हणती राहूदे हो बाई आता एवढे पैसे नाही म्हणते.
तशी समजदार आहे ते.
हा हा पुढच्याशी लावते म्हणे. हम्म!
गेलत्या का ते माहेरी गेलत्या असन ना तेवढया?
आता नाही गेली बाई एवढ्यात च्या पाण्याच्या वेळेत जात होती ते प्रॉब्लेम होता.
हो ना आई आता, आत्या काय आत्या एकट्याच असतील आता? म्हणजे तिथं त्या आजीसोबत.
हो एकटेच आहेत आता. जाते आता इकडच्या घरात तिकडे काही तिकडे काही इकडे म्हणजे अस नाही जाते ना पण आम्हीच म्हटलं चौघई बाईन सेम तू करत जाई जेवण करत जाई. म्हणलं कसं आता कोणाच्या भरोश्यावर ते काही पुरत नाही. आता कस स्वतःचं, हा मग ते तस होते ना. ती असली तर माहिताय तिला अभ्यास कराय लागते पण मग हे असलं की मग त्यापेक्षा करत जाईन जेवत जाईन गमलं नाही तर मग तिकडे जात जय इकडे तिकडे बसत
हा चालतंय चालतंय.
पाहतात तसे तिकडेच तसे जास्त तसं माझ्या पोट्टी बी लेकर मोठे मोठे झाले तर मग तिचे घरात जास्त लागत तिचे ध्यान ठेवायला घरी नसले की त्या वहिनी वावरात गेल्या की मग सांगून जाते.
हाव नाही बरोबर हाव नाही बरोबर पोरी मोठ्या मोठ्या झाल्या नव्ह आता.
तर लक्षच ठेवाय लागते ओ!
हाव हाव, उलट पाहिजेच कोणी मोठ माणूस घरामध्ये लक्ष ठेवणार.
हम्म जाते ना मग तिकडे जेवण दोन पोळा टाकते मग तेने पोट्टी सांगत जेवायला चालली जाते शाळेत जाय लोक
हाव हाव.
तिचे आता मोठे मोठे झाले मोठी पोगी तुम ते दिसते आता.
बाप्पा दहावीत गेली ना!
हो हो लवकरच लगेच मोठ्या आता छोट्या छोट्या होत्या.
नाही मोठ्या झाल्या.
हा पोरी काही लव म्हणजे लवकरच वाढतात ना वो अश्मा.
बातच वाढतात बात तस हे होते आता काय दोन वर्ष गेले. आणि तीन वर्ष गेले की लग्नोज कराय लागते. आणि त्याच कस आहेत ते लवकरच लग्न करतात त्याच काही हे नाही.
सांगितलं म म्हणे ते मले म्हणे बस बारावी, तेरावी झाली की लग्नच करून टाकतं म्हणे मी तिचे.
हम्म.
हम्म सांगते ते म कायच करतो म्हणे माय विठू म्हणतलय चांगलाय.
कुठं कोण हे कराव
हा न.
आजकाल करेची गी गॅरंटी नाही. कोण एवढी र खाली कोणा करा बाई तेल झाला कि वावरात.
तसंच आहे तिला तर त्येला तर समजा आज म्हणजे समजा त्या बैले त इकडेच दयल. परवडती पोरीले सुखात जाते जीवन आपल्याकडे.
आ मंग त ती आहे ना, चांगलं भेटलं तर इकडेच पाहू. मी तरम्हटलं तेले त्याही म्हणतात ज असं चांगलं तर पाहिजे घेऊन मतल मला गे सोबत नाही इकडे.
हा मग दे उलट चांगलं पण काय बर आपल्यापेक्षा तिकडच्या लोकपेक्षा आपल्ये तिकडे चांगले लोक समजदार आहेत खरंच म्हणजेे अशे
डड काही समजदार नाहीय लागलं त पण ते कसं सुखी आहेत म्हणून बरंय हाय. काही समजणार नाही, काही करत आहेत काही काय काही नाहीेत काय? पण ते कस आता तिकडच्या पेक्षा आपले इकडे बरं आहे असे. आणि तिचं तस वावरात जाण्याची वारते ना,
ह आपल्या इकडे एवढं वावरत नाही जायला लागत.
आपल्या इकडे जाय लागत नाही गेलय, तर मग आता आपल्या इकडे आहेच सावलीतल्ये काम.
हा तेच ना, घरच्या घरी आपल्याकडे कसं चांगलं शेती बी पिकते नव.
पाहू ना, आता चांगलं असल इकडेच पाहू.
हव चालते.
मला हे सोबत पाहिजे कोण ना कोणी.
पाहिजे नाहीत काय त
बीमार पडलं की आठवण, येते अस वाटत बाय कोणी असतात दोन पोळ्या टाकून दिलेय असते.
हाव हाव खरंच तसच असते.
कुणी नाहीच आपलं तर कही झालं तरी करावच लागते.
हो तस आहेच मंग आता.
पाहिजे बोल्या चाल्याले.
हम्म नाही बईआमच्या घरी आहे सगळं चांगलं टेन्शन आहे आम्हाले.
नाही मता त इथ चांगले आहे सगळे चांगले नाहीत ना, सगळ सारखे हेत काय सगळे पाच हम्म. आहे ते बरच बर असते सगळ्या गोष्टी कोणी कस कोणी कस
हा बरं अकरा दहा मिनिट, झाली मी ठेवतो मी डबल करतो वाटलंसत.
हा हा करा. हा.
हॅलो.
गता